हो
हॅलो
आवाज येतोय का माझा हॅलो हा वाचत आहे माझं
हों तुमचा आवाज येतोय तुम्हाला येतोय माझा आवाज?
हों हों येतो की काय खूप आवाज येते मला तुझा माझा काय नाही बघ निवांत बसले तुझं काय चाललंय
निवात बसले काही खूप दिवसातून फोन केला असं. म्हजे ना थोडं मी तुम्हाला फोन करत होते तो पण कॉल रिसीव्ह केला नाही तुम्ही खूप बिझी होता का?
आगं हों थोडीशी कामं होती नां तुला तर माहिती आहे आगं मला डेली रुटीन मधून टाइमच नाही भेटत स्किन केअर साठी म्हण किंवा स्वतःसाठी मग म्हटलं आता थोडासा टाइम आहे तर स्वतःची जरा स्किन केअर करूया जरा पार्लरच काम करूया म थोड बिझी त्या क तुसव केला आता बोल ना काय काम होतं तुझं माझ्याकडे?
आता स्कीन केअर विषय बरं झालं म्हणजे खूप दिवसांपासून मी विचायच तुम्हाला ट्राय करतेय मला स्किन मध्ये थोडा बदल पाहिजे होता. खूप थोडा प्रॉब्लेम्स होता. पिंपल्स आणि ब्लॅक एडस व्हाईट एअडस असं होत आहेत होय होय तर तुम्ही तो म्हेणजे काय केला स्कीम? दिवसभर म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळच्या तुमचं रोटी खायची आहे आणि तुम्ही स्किन केअर करता? प्रोडक्ट होते.
हो हो सांगते की तुला प्रोडक्ट मी जास्त बाहेरचा आणत नाही सोड मी घरी म आपल्या किचनमध्ये जे काय असेल तेच मी युज करते. अ म्हणजे आता बेसन किंवा मुलतानी माती आणि कसुरी कस्तुरी हळद म्हणून भेटत्या. ते मिक्स करायचं आणि गुलाबजल घालायचं आणि असा लेप करून लावायचा म्हणजे फेशियल सारखं क तुला मी पहिल्यापासनं माझं रुटीन सांगते काय?.
हो हो चालेल सांग सांगा पण असं बोलतात की मुलतानी जी माती असते ना त्याच्यान त्वचा ड्राय होते. तर अगोदरच माझी त्वचा ड्राय आहे आणि सेनसीटिव्ह आहे तर सेनसिटिव्ह म्हणल्यानंतर ड्राय अस नाय आणि थोडी डल आहे
ही होत नाही त्याला तू मॉश्चरायझर युज केलेस ना मॉश्चरायझर म्हणून ना ॲलोवेरा जेल युज करायचं किंवा कोरफड आपल्या. अ दारातच तेच ते कोरफोड जरा अस व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला घासलीस की नाय तर एकदम हायड्रेट होतोय चेहरा
ओके, म्हणजे नॉर्मली माझी स्किन ड्राय आहे मी ॲलोवेरा जेल यूज करू शकते
हों हों करू शकतीस तू
तर तुमचं डेली रोटेशन काय आहे स्किन केअर साठी? म्हणजे तुमचं डेली रुटीन काय आहे स्किन केअर साठी?
हो स्किन केअर साठी सांगते माझी त्वचान ऑइलीय मग मी जास्त करून बाहेर जर मी काय लावलं प्रोडक्ट वगैरे एखादा तर माझी पण स्कन सेनसिटिव्ह आहे मग लगेच रिऍक्शन रिऍक्शन म्हणजे पिंपल्स वगैरे उठणं पुरळ उठणं किंवा ब्लॅक हेडस व्हाईट हेड ब्लॅक हेड्स इतके होत नाहीत पण व्हाईट हेडस होतात मग काय करते माहिती ते काय आता दिवसभर तर बाहेर असते मी याच्यामध्ये फक्त सनस्क्रीनचा वापर मी बाहेरच म्हणलं हो तर पण मी एस पी एफ फिफ्टी सनस्क्रीन वापरते आणि आता बघ बाहेरुण मी आले किंवा घरी जर मला स्किन केअर करायचं असेल? तर कच्च दूध घ्यायचं कच्च्या दुधामध्ये आपला कापसाचा बोळा बडवून असं पूर्ण ते चेहऱ्याला हे करा लावायचं आणि ते चेहऱ्याला लावायच्या आधी चांगलं वॉश करायचा चेहरा थंड पाण्यान-
म्हणजे ते क्लीन करून घ्यायचं काय धुत
हा म्हणजे क्लीन काय होतंय कच्च्या दुधानं आपली स्किन जर आता तेलकट माझी स्किनाय तुला पण झालती सुट ड्राय स्किनला आणि तेलकट त्वचाय ना त्याच्यामुळं किंवा आपले क्लीनअप म्हणतोनां एखादा म्हणजे क्लीन होतोय चेहरा स्व च्छ् होतय तो कच्चा दूध त्याच काम करतय हम्म मग त्यानंतर काय करते मग मी पॅक तेन बनवते मग पॅक मध्ये मग मुलतानी माती चंदन, हळद, चंदन पावडर, कस्तुरी हळद कस आणि अं थोडस बेसन आणि दूध असलं तर दूध वापरते किंवा मध असला तर मध घालायचा एका थोडा चमचा मध तेन घालायचं आणि
ओके म्हणजे मध आपल्या चेहर्‍यासाठी काय करते? काय उपयोग?
हा क्लीन करते बॅक्टेरिया मारते मध मधान आणि एकदम सॉफ्ट स्किन होते आण जर पिंपल्स असतील ना एक नंबर हाय मध वापरनं. आणि जास्त करून ओरिजनल मध बघ कारण बाजारामध्ये आता फ्राॅड बिकी झालेले आहेत म्हणजे जस की त्यामध्ये गुळाचे भेसर वगैरे करून विकतात, मग ते चेहऱ्याला नाही सुट होत. मग काय करायचं? अं मग त्यांना असं मिक्स करायचं त्यामध्ये थोडस तू लिंबू असला तर लिंबू पिळ नसेल तर पाणी घाल आणि गुलाबजल पाण्याच्याऐवजी गुलाबजल घाल चांगलं मिक्स करायचा आणि हा लेप पूर्ण चेहऱ्याला लावायचा
पण एक डाऊट आहे याचात गुलाबजल आहे ना ते गुलाबजल आपण घरी बनवायचं का म्हणजे विकत आणून चा- आता आपल्या इथ साजे काय गुलाबाचे म्हणजे झाडे असतात ना मग ते गुलाबाची झाडं असतात मग ते गुलाबजल कसं बनवायचं घरी बनवायचं असं होम रेडी रेमेडीज मध्ये आणि जर विकत आणलं तर म्हणजे-
हो चालेल ना तू घरीही बनवू शकतेस काय करायचं गुलाबाच्या पाकळ्या घ्यायचा आणि त्याला म्हणजे असं थोडस पाणी घालायचं त्याच्यामध्ये- आणि त्याला उकळवायचं जेवढं जास्त उ म्हणजे त्याच- पर्ण आता किती पाकळ्या आहेत त्याच्यावर एक वाटी पाणी घातलीस ना पु तर आणि त्याच्यावर झाकून ठेवायचा बारीक गॅस करायचा पूर्ण रस्ताचा. कळलना म्हणजे पूर्णकळ्या त्यामध्ये शिजल्या तर गुलाबाचा कलर वेगळा होतयं- आणि ते गाळून तू लावू शकतेस गुलाबजल त्यामध्ये काय असं करायला लागत नाही एवढं. चाय आणि हे गुलाबजल तू वापरू शकतेस अतिउत्तम आहे, हे घरच्या घरी बनवू शकते बाहेरचं पण आपल्याला. विश्वास म्हणजे तुला ऐ घरात गुलाबाच्या पाकळ्या वगैरे असतील म्हणजे झाड वगैरे असतील तर आपण करू शकतोय ना
हो हो अगदी बरोबर म्हणजे तू सांगितलीस ना की गुलाबजलची रेसिपी ती मी ट्राय करेन पण अ एक डाऊट आहे जे आपण विकत आणतो ना गुलाबजल हॅलो हां तर विकत आणतोय- हा तर विकत आणतोय ना ते वॉटर कलर सारख ते म्हणजे नॉर्मल जसं आपलं वॉटर असतय ना पाणी अस- तस ते पारदर्शी असते म्हणजे अ पांढऱ्या कलरचं म्हणजे पाण्याला कलर नाही आहे बरोबर आहे. पण ते तुला म्हणजे बघितलंच आहेस- तर आपण ज्यावेळी घरी बनवतो ना तर पाकळ्यांचा कलर जो गुलाबी म्हणजे ज्यावेळेला आपण बनवतो घरी-
हा
त्यावेळी गुलाबी कलर होतो मग बेटर कुठलं होईल आपण
प्रोसेस केला ते म्हणून त्याचा पांढरा कलर दिस मला काय वाटतय- घरीच बनव आणि घरच अतिउत्तम हाय म्हणजे ए- नाही काही कुठलं केमिकल वापरणार नाही किंवा त्या कलर साठी किंवा वासासाठीकल ते आणि कुठल काय ऍड करणारनाय तुला प्युअर गुलाबजल मिळून जाईल. हे एवढं करु शकतेस काय चांगलं लेप लावायचं काय तीस मिनिटं लेप लावायचं आणि तुला लेप ते तो लेप धुताना का नाही असं म्हणजे पूर्ण ड्राय व्हायला नस पाहिजे जर. तो म्हणजे त्यातून अस रेष रेषा अस म्हणजे ड्राय एकदम झाला आणि रेषा रेषा ' उ तो क्याप उलटा काम करतो म्हणजे आपल्यास स्किन आपण कशासाठी तो पॅक लावलायं- स्किन हायड्रेट होण्यासाठी स्वच्छ होण्यासाठी पिंपल्स कमी होण्यासाठी बरोबर आहे तर ते उलट काम करतील म्हणून काय करायचं. त्यात जास्त पण इतका पण वाळू द्यायचा नाही तीला लय - त्याला एक अर्धा तास ठेवायचं स्किन वर आणि धुून टाकायचं थंड पाण्याना आणि धुताना काय करायचं. पूर्ण रफ करा म्हणजे रब करायचं- घासायच सगळ्या स्किनला मग आपण स्ब करो
हा हा
ह्या पद्धतीने स्क्रब करून घ्यायचं चांगलं आणि हच्यांदरीत वाफी घेऊ शकतेस तू ह्याच्यानंतर वाफ- घे वाफ घेतल्यानंतर न सगळं ते हे काढायचं अ चेहऱ्यावरच व्हाइट हेड्स हे निघतात आपोआप वाईट वेळच निघलं ना मग काय कर परत काय करायचं. छान असं अ हे लाव त्याला गुलाब हे एलोवेरा जेल लावायच. कारण स्किन एकदम टाईट झालेली असत्या मग त्याला मऊ करण्यासाठी गुलाबजल लावायचं हे सॉरी गुलाबजल मधी एलोवेरा जेल लावायचं चांगला आणि हा पंधरा वीस मिनिट चेहऱ्याला ठेवायचं आणि परत स्वच्छ गार पाण्याला धुन टाकायच. आता तुझी मऊ एकदम स्किन क झालेली आहे म्हणजे घरच्या घरी स्किन क्लेअर होऊन जातय गं अस करायचं आणि झोप
ओके आणि जास्त पैसे पण लागत नाहीत ना म्हणजे घरच्या घरी थोडे पैसे किंवा व्यवस्थितरित्या आणि आपली स्किन म्हणजे आता मी तुला बोलले की माझी ड्राय स्किन आहे तर व्यवस्थित त्या जसं तू सांगितली जास्त वेळ ठेवलीस तर रिॲक्ट करू रिॲक्शन होतेय ना.
हो, हो. अशाच पद्धतीनं तू काय करू शकतेस काय, काय, काय म्हणजे हा आवाज येतोय माझा अशा पद्धतीन ट्रय करू शकतेस आणि काय, काय आणि मेन्युक्यअर, पेड्युक्यअर पण काय कर.
हा आता जर लो एलोवेरा जेल लावल एकच मिंनट एलोवेरा जलच काय आपण लावला फेसला तर त्याच्यावर पण काय म्हणजे मॉस्चरायझर म्हणून ते काम करते त्याच्यानंतर आपण सनस्किन आता जर बाहेर जायच असतं. आप जातीत जास्त स्किन केअर कधी करतो एक तर आपण कूल मध्ये म्हणजे कॉलेज मधून आल्यानंतर किंवा असेल त्या दिवशी अस करतो सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस तर संध्याकाळच्या वेळेस जर बाहेर जायचं असेल तर सण नसतो म्हणजे सूर्य नसतो त्यावेळी अ आपण सनस्क्रीम लावू शकतो किंवा स्किप
कारण सनस्क्रीन का लावायची म्हणजे आपण जो मोबाईल तो टी व्ही बघतोय लॅपटॉप य करतोय किंवा लाईट असते आपल्या घरात त्याच्यामधून का नाही हाय रेडिएशन आणि आपल्या चेहऱ्यावर त्याच परिणाम होतात. म्हणून आपल्या ब्लॅ म्हणजे ब्लॅक, ब्लॅक होतोय ब चेहरा उन्हात पण न जाता घरी जरी राहिल तरी त्याच कारण जास्त मोबाईल बघतोय त्या मोबाईल बघितल्या मला डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात बरोबर आहे.
हो.
म्हे त्याचाच परिणाम असतोय. आणि बाहेर जाताना शक्यतो सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट बाहेर जाताना. सनस्क्रीन ही लावायचीच ही मे
आता जर आपण सकाळी सन म्हणजे स्किन केअर केलं
हां..
त्यानंतर मॉइशचरायझर जसं की तू बोलीस ऑलोवेरा मॉस्चरायझर वापरते चेहऱ्यासाठी खूप छान आहे कारण हायड्रेट वगैरे होते क्रीम सॉरी स्कीन तर ते लावल्यानंतर सन क्रीम युज करायची म्हणजे ऑलोवेरा मॅसरायजर सनस्क्रीम युज केली तर चालेल अलोवेरावर?
अ अलोवेरा हा चालेल ना.
म्हणजे त्याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे होणार नाही.
काय नाही, काय नाही साईड इफेक्ट वगैरे काही होत नाही स्वच्छ धुतलीस ना कि मग त्याच्यानंतर न सनस्क्रीन लावून तू तुझा मे करु शकते प्रोडक्ट्स ती युज करू हे सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट झाले ग घरच्या तर याचे साईड इफेक्ट काय होत नसतात.
ओके तर छान वाटल तुझ्या सोबत बोलून. मस्त तू स्किन केअर सांगितलंस मी नक्की ट्राय करेन मी. म्हणजे प्रोसेस ओके चालेल हा, हा, बाय.